हॅलो
हा बोला की जेवला काय?
नाही अजून तू
हा जेवले आत्ता जस्टच जेवले
हां हां काय करतेस?
काही नाही आज बरं थोडं वीक वाटायला लागलय नी सर्दी झाल्या.
हा हा हा का बरं बाहेर वगैरे फिरून आलीस की काय
परवा गेलो होते मालवणलाच गेलतो आम्ही. हम्म आठ साड पल्ली राजकोट अ सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिकड जाऊन आले आम्ही फ्रेंड फ्रेंड गेलेलो.
हा हा छान हाय तिकडं बघण्यासारखं आहे होय.
बघ आम्ही आता जवळपास आमच्या तीन ट्रिप तिकडच झाल्या
होय कोकणात छान वाटत फिरायला.
हा कोकणात छान फिराय वाटते बीच वर ते तर कसं पाहिजे माहित काय आपण ह्या वेळेस उन्हाळा भर पूर होता त्याच्यामुळ की नाय जायला एवढं काय इंटरेस्ट वाटलं नाय भरपूर ऊन तिकड उष्णताच जास्तय.
ते होय.
दमट व वातावरण हाय की नाय त्याच्यामुळ आणि लहान मुलांना न्यायच म्हणलं की आपले जास्त हे होतय त्रास हो त आपल्यालाच परत आणि माझ पण मुलगा लहानच हाय नी आजून आताच तास पाच वर्षाचा हे तो. होय मग मग आम्ही हो फ्रेंड सोबतच गेलो होतो. एक दिवस एक स्टे होत दुसऱ्या दिवशी मग फिरत फिरत आणि परत मग सगळे ठिकाण करत आलो.
हा- हा -हा छान आहे. काय काय बघितल?
हा राजकोटला पहिल्यांदा आम्ही राजकोटच्या इथे गेलो होतो. हम येत्या वेळी म तिथ आणि परत मग वेंगुरला अ कुडाळ सिंधुदुर्ग. हे वेंगुर्ला ब्रिज च आहे.
बीच हाय व्हय. हा- हा ह
ब्रिज आहे. हा बिच नाही ब्रिज आहे अस एक हा वरती ते नाही का गोव्याला जाताना तो मोठा ब्रिज हाय. तशा टाईप मध्ये हय ब्रिज आणि बीच की,
हा बाकी त्या साईडला सगळे बीच आणि हेच आहेत.
हा -हा एक मोठा बी हा तेवढच कि, दा येता वेळी मग आंबोलीचा धबधबा पण केला. अ गगन-गगन बावड्याला गेलतो.
हा गगनबावड्यामध्ये पण छान आहे. हम्म त्या साईड ला जाऊन आले मी. को कान बघितलेस काय?
कोकातला नाही गेलो हो. गोकर्णाला गेलो होतो. गोकाणे ला नाही गेलो.
हा -हा -हा, होय होय धबधबा हेतो.
हा ते तु नाही बघितल
बर किती व एक दिवस मग. आता सध्या तर काही नाही लहान आहे ना, बाळ माझ. दोन वर्षाच आहे. म्हणून मग कुठ नाही जायच होतच नाही कुठे बाहेर.
हा -हा नाही आम्ही मी. पण नाही माझा पण मुलगा एक वर्षाच्या आधीपासून आम्ही फिरायला नाही जात. सारख आम्ही आता नाही म्हटल तर आता पाच वर्षाच पर्यंत
त्या सोबत जाताना मग ते दुधाचा तेन प्रॉब्लेम येते ते हा मग त्यामुळे मग नाहीच जान होतं. एक दिवस चालतय, पण एक दोन दिवस असल की मग नाहीच होत.
हा तेच की, नाही आणि आपली -आपली गाडी असलेली बरी असते. तवा बाकीच्याच्या सोबत म्हटले तर, त्यांच्यासोबत जाया सगळ्या गोष्टी. त्यांच्या सोबत करायला गयला लागतात. आपला आपल्या आपल पण विचार सगळे अस एकमेकांचे विचार करत नसतात.
सोबत गेल की, मग काय नसतय तस ते सगळे काय म्हणतील. ते सगळे एन्जॉय करतेेत मस्त वाटते सोबत. पण ते जरा घरातले वगैरे इकडचे तिकडचे असले तर, मग जरा असतेय ह्यांना हे नको. परत त्यांना ते नको असते ते. होय. तस फ्रेंड सोबत होत नाही. हम्म, मग दरवर्षी जाताय का, ट्रीपला असं?
अ होय, असत्याच प्र वर्षातून एकदा तर असता च गं. परवा पण मग पन्हाळ्याला पण गेलो होतो, होय होय. पन्हाळ्याला बघायला. बघायला. परत सायकलिंगची तर आता नवीन नवीन आता ऍड केलंत ना, आम्ही म आम्ही लहान होतो तेव्हा अजून काय. असं सायकलिंग नाहीतर ट्रेन. अ रिक्षात येन असं काय नव्हतं, तिथं आता सगळं असं युनिक केलंत. चांगलं ट्रेन एक हाय, जम्प-जम्प ट्रेन एक हाय, ते एक ऍड केलाय त्यात. त डबलच्या ह्याच्यात सायकल आहेत, मोठ्या-मोठ्या. मग सायकलिंग पण केलं आणि ट्रेन मध्ये पण आम्ही बसलो होतो परवा. ते पण छान, हां मुलांना घोडा पण मोठ
हां तिथे भरपूर काय काय आता. आम्ही गेल्यावर आता नव्हते गेले, एक दोन वर्षापूर्वी गेलते, पण छान होत तरी पण म्हणजे.
हां नही आता जरा ऍड, आता जरा सगळं रिन्यू केलंत की नही आणि पर्यटन पण भर पूर आणि गर्दी पण भर
भरपूर व्हायला लागले, हम्म. नही जाता जाता आणि पाऊस पण ह्यावेेळी जास्त नही ना, त्यामुळे मग जाणं यांचं भरपूर आहे सगळ्यांचं.
होय होय.
हम्म.
आणि तुम्ही कुठे गेलता का नाही, मग फिरायला उन्हाळ्याच्या सुट्टीत? ह्या वर्षी उन आणि. ऍक्सिडेंट पण भरपूर झालेत पुरात. पाट्या ह्याच्या समुद्रात पण, गणपती पुळ्याच्या पु मुलं गेल्यात.
होय ते बघ ते ऐकूनच जरा असत बाहेर मग जायचं म. पोरंत मुलग्याला घेऊन तर कुठं नाहीच आ गेली. द या ऐकून आता, आता भीती वाटते कुठं जायचं म्हणलं की जरा सं.
ती परवा मारूच्या एक दोन महिन्यापाठी मागे, ट्रीप मधन गेले होते सगळे, पोहा मग. गं, पोरं काय मस्ती कराय, ते पुढं पुढे निघालेली समुद्रात गो व्याच्या समुद्रात मग दोघजण गेलेले एकटा साप पडला, नाही तर सापडलाच नाही परत य
हा मग ते असं काही तर आपल्या जळ अस झालेल अस पास मग आपलं बी जायचं अस भीती वाटते की, काय होईल?
होय आणि नही आणि समुद्रात पण कसं आता कसं केला त अ सप्टेंबर ऑक्टोंबर पर्यंत बंदच ठेवलेत. तेनि ते पॉइंट सगळे बघायचे, ते बोटिंगचेये सगळे हे समुद्रात पूर्ण अ गेलं. तर बाहेरच बाहेरच्या बाहेर हे करून या लागतया, आता सप्टेंबर पर्यंत त्यांनी चालू करणार नहीये. आणि त्यांना पण, हां आज. तरी पण त्यांनी सांगतात, जाऊ नका आत त्यांचा ते क नई गार्ड असतात. क् नई त्या असतात समुद्राच्या बाहेर साईडला, बीचच्या साईडला तर त्या पण आई. नही की मग सगळ रिस्कच होता.
होय आणि ते कसं मुलींमध्ये जास्त हे करत नाहीत, मुलं असतील ना तर मग ते जास्त.
हां जास्त मग, म ते तसच झालं ते गणपतपुळ्याच झालं होतं की नही, ते आम्ही ट्रीपला जायच्या आधीच झालाय तो विषय, मग त्यो. ती पण पोरां ऐकली नाही, मग तो दुसरा त्याला बोलवायासाठी म्हणून गेला होता आणि तो पण मग त्याच्या सोबत गेला त्याला एक त्याला वाचवले एकट्याला काय मग. ते वाचवत चाल त्यांना पण कस लाटा भर''--'' पूर आला की भोट आत नेऊन चालत नाही त्यांना.
नाहीच की होय नाहीच चालत मग ते स्वतःचा जीव धोक्यात घाऊन पुढे किती जाणार ना पण
तेनी पण म्हणतात नाही आम तुम्ही तुम्ही तुमच्या री रिस्क. रिस्क वर हे करायचं म्हणतात आम्ही काय आमच्या ह्याच्यावर तुम्ही विश्वासावर हे कर उन्हाळा असता तर एक.
तेच सगळीकड वॉटरफॉल बीच ह्या साईड ला गेलं ना तर असं असतयच खच.
भरपूर प्रमाणात ऍक्सिडेंट तेन झाल्यात समुद्रात. पलटी हे ते.
होय.
पिसे जास्त झालेत.
प्रवासा दरम्यान होतेच हे जर असं बाहेरच असलं की पण तरी अस बाहेर जात. तर सगळ्यांच्याच मनात असते ना भीती.
हो हो, आणि आपण आपण रिस्क आपल. जात्या वेळी काय नाही खर गेल्यावरच काय काय ऐकायला भेटले किंवा वाट''--'' अरे असं व्हायला झाले आणि असं व्हायला लागले यायला नको पाहिजे होतं मग.
हा हा हा, वय. ह
त्यांच्यामुळे यावेळेस कनय गण''--'' पत पुळला जरा रिस्कच होतो कारण गणंपतीपुळ्याचा समुद्र जास्त खवळलेला.
हॅलो,
हॅलो,
होय गणपतीपुळ्याला मी दोन तीन वर्षापूर्वी गेले असेल हॅलो.
आ हा बोला कि वो.
हा गणपती पुळला काय मी दोन. तीन वर्षापूर्वी जाऊन आलीय तिकड असतोय. नेहमी असतोय तो.
पहा हा हा,
ते काहीतरी टायमिंग असते ना त्यांचा.
फक्त निवास हो आणि खरं त्यांच. प्रसाद कणी अ कसाय माहिते काय आपण राहणार असतो तिथे चहा नाश्ता जेवण. सगळं देतात तिनी हा कने म्हणजे आपलं साईड सारखंच असत. ते असं नाही काय तिकडच्या पद्धतीचं चांगलं असतं जेवण आणि प्रसाद. आणि चहा पण देतात टायमिंग ला नाश्ता असतोय.
चांगलंय तसं शेगाव गजानन महाराजांचं हम्म.
होय आम्ही गेलतो परर्व शेगावला.
तिथं पण छान आहे. ते पण त्यांचं पण सोय व्यवस्था वगैरे सगळे चांगले होय. व्यवस्था पण छान आहे तिथली पण.
व्यवस्था खरं तिथं कसं केलंत माहित काय. सगळीकड कूपन आणि पैशाची बिघडाल म्हणजे. तिथं काय केले माहितीय काय सगळीकडेच पैसे घ्याय लागत. पैसे खूप पण हे विषय केल्यात म्हणता न त तिथं पण जास्त. नाही नव्हतं अगोदर फ्री मध्ये होत आता त्यांनी ते करायलाच पाहिजेत फ्री मो''--'' तर एवढं मोठं हे आहेाय शेगाव गावानी तरी पण त्यांनी. अ एवढं ह्याच्या लोकांच्यासाठी बघ, असं कूपन आणि पास आणि हे ठेवल्यात पैसे. आणि आम्ही ज्यादिवशी गेलो त्यादिवशी, काहीतर ते प्रकट दिनच काहीतर त्या च्यात आ त्या पिरियड मध्ये आम्ही गेलतो, त्यांचं ते प्रकट दिन असतंय नाय, मग तेव्हा गर्दी अस त्या मामाला, आम्ही सकाळी गे सकाळी पोहोचलो होतो, दुपार झाली तरी पण आम्हाला तिथं अ रूम भेटना झालत्या.
भेटली नाही, हो रूमसाठी खूप वेळ लागतोय.
रूमसाठी नाही, मग असं चार पा चार रांगेत उभं राहायला लागलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्हाला रूम भेटली, रूम पण हायत चांगल्या रूम रूम एक नंबरच आहे, खरं कसं होतं माहितय का? मॅम पैसे जास्तच घ्या आणि त्या पिरियडमध्ये पैसे पण जास्त एक एक रूमला घेतलाच.
हा, आता ते चालू हाय सगळीकडेच घ्यायला लागलेत.
हा म्हणूनच की, आणि तिथं पण बघायचं का, आम्ही एक दिवस थांबलेलो शेगाव मध्ये त्यांचं ते प्रकटदिनच्या हेच्यामुळं क नाय यात्रा असता, यात्रा असल्यासारखं तिथं सगळे अ स्टॉल हे लागलेले नाय, असे बांगड्यांचे हा मोठ ठ्यानं होय मोठ्यानं होतं ते आणि ती सेल तेन् लागलेले मग खरेदी हो खरेदी पण झाली तिथं, आणि दर्शन पण झालं, मग सकाळी आम्ही दर्शन घेतलो आणि परत तित त ते काय अ, हा त्यांच्या त्यांच्या बसेसच की त्यांच्या बसमधून जायचं, परत ते एक अ बाग सारखं व्हाय लागलंय ते पण अजून रिन्यू व्हाय लागलंय. अ ट्रेनची ती तिथ ट्रे
त.
हा.
हम्म.
ट्रेन नवीन नवीन छान व्हाय लागल्या, कारंज्याचं पण पॉईंट ते, खाली बस रस्त्याच्या पा टीम, खालच्या बाजूनं जायचंय ते हा, केलंय आता थोडंफार अजून जरा रेनोवेशन कराय लागल्यात तिथं, छान आहे ते पण बघायसारखं मोठी बाग आहे भरपूर मोठी.
त होय बघितलं मी पण, पण ते ऊन वसाड होतं अजून त्यावेळी काही नव्हतंच.
हा खरं मोठी बाग आहे, छान केलं ते झाडं तेन सगळे आ ता आम्ही चा आम्ही गेलतो तेव्हा काम चालू होतं अजून.
होय? हा हा.
हा.
आता झालं असेल.
आव्.
आता झालं असेल चांगलं बऱ्यापैकी.
नाही अजून होतच होत अहो, ते क नी भरपूर वेळ लागणार त्याला. होय काम त्यांचं एकदम छान आणि असं, ट्रेनची पण आत- आत पण ट्रेनचं काहीतर, ब म्हणजे फिरायला ट्रेन ही कराय लागलेत होय होय.
छान वाटेल ना ते बाहेर आणि आणि जरा लोकं येतील बघायला.
होय.
तिकडे गेले की चार पाच दिवस, हो हो करते हा ओके हा.